हॅलो
बोलकी
तो डिफरनस सांग म्हणला रे पाच हजारला टॅबलेट कॅप्स्युल लिक्विड सिरप, इंजेक्शन, सलाईन आणि काय असते?
आणि आणि काय अ सिरप नंतर काय?
इंजेक्शन, सलाईन
हा
आणि हे सोडून आणि का असते म्हण जूरे
आणि आणि एक असते सपोजिट्री म्हणून एक असतय.
काय काय
सपोझिटरी
काय असते.
सपोझिटरी म्हणजे काय असतंय आता?
आवाज आवाज
येतो काय?
हा येतय.
अ अ लिपस्टिक असते माहिती आहे तुला हा
हा
त्यात आत असते बघ ते म्हणजे मेन असते बघ आतलं.
हा
त्या शेप मधे असते ते सपोजिटरी म्हणजे अस जेली टाईप असतेय ते
हा
ते कशासाठी यूज करतात माहितीये
हा
एखाद्या ठिकाणी म्हणजे आता समज अ इन्फेक्शन झालय तुला नाकाला
हा
मग ते गोळी खाल्ल्यावर कस असते पूर्ण बॉडी वर्क कराव लागते. म्हणजे ती गोळी आता समज तर हचा दोन्हीचा पण कळेल सगळत काय आता तू गोळी खाल्लास की गोळी खाल्ल्यावर कशी ती गोळी हे होत्या डिझॉल्व होतिया. रिझोल होतिया म्हणजे काय? ते ऐक ती विरघळतिया.
हां
हा ती विरघळली की नंतर ती पचन संस्थेत जाते आपल्या आणि तिथनं जे लागणार आहे म्हणजे जो ड्रग असेल त्यातला तो अबजॉब केला जातोय. आणि तो आपल्या ब्लड मध्ये मिक्स केला जातोय आणि मग तो जिथं काही झालं इन्फेक्शन तिथं जाऊन ते मग काम करते हा
आता आपल्या शरीरात गोळी पोटात विरगळत म्हणजे कुठं विरगळताती
अ स्टमक मध्ये अ इंटरेस्ट आहे नसतो इंटरेस्ट स्टमकच म्हणतात त्याला
हां
अ म्हणजे जिथं तुझं जेवण एकत्र येत ते बघ आपण ज जेवलो
हा
ते जिथं सगळीकडे एकत्र जाते
हम्म
तिथं ते तिथच ती गोळी विरगळत
हा हा
आम तिथ तर जी विरगळली मग ते जेवणा बरोबर ती गोळी फुड फुडव जात्या
हा
आणि त्यातनं जे महत्वाच म्हणजे जे आपल्या बॉडीला गरजेचं आहे
हा
बून घ जाते म्हणे प्रो स् पीड काय असतील ते
आपल्याला आता रक्त पूर्ण बॉडीत असते पूर्ण डोक्यापासन अंगठ्यापर्यंत पाहायच्या बरोबर आहे
हा
आणि आपल्याला डोळ्याजवळ कायतरी झालेलं असेल
हम्म
तर मग ते सगळीकडे जाणार ना रक्त फक्त डोळ्याप जायचं असलं तर
तसं नाही ते सगळीकडत जाते म्हणजे पसरते पूर्ण बॉडीभर आणि जिथं त्याची गरज आहे तिथंच तेवढं तिथंच तेवढं काम करतय ते बाकीकडे गरज नाही कात नाही उ जे अस ते फक्त वे होते वेस्ट म्हणून बाहेर पडते
हो आणि आणि मग ते रोल ऑन वगैरे ते नास्तय माहि का का
हा ते विक
विक्स रोलोल ऑन त्यानंतर ड्रॉप्स असतात
हा नेझल ड्रॉप्स आयड्रॉप नेझल ड्रॉप
हा त्या टाईप मध्ये इनहेलर
हा
हे पण एक प्रकारच मेडिसिनच आहे ना
हा
बरोबर आहे म्हणजे काय काय झालं टॅबलेट
हम्म हम्म
त्यानंतर सिर
सिरप इंजेक्शन सलाईन ते सपोजिटरी
सपोझिट्री
हा आणि ड्रॉप्स
हा हे सोडून आणि काय असते
नाही एवढेच टाईप असतात
आणि आणि ते मू वगैरे स्प्रे वगैरे ते नसतात
तेिक स्प्रे असतात ते एक्स्टर्नल यूज सग असतात इंटरनल यज नसत ते जागा
नसते काय?
म्हणे एक्सटर्नल युज साठी म्हणलं अस तर बाम असते ते म्हणलं असते रोल ऑन आणि ते स्प्रे एक्स्टर्नल युज साठी.
आणि काय असते एक्सटर्नली मध्ये आणि मग ते मसाज वगैरे ते थेरेपी वगैरे ते एक्सटर्नल आलं सगळं बरोबर
नला
पहिला आपण इंटरनल बोल एक्सटर्नल नंतर बोलू आपण.
हां
ता जे सात प्रकार आहेत.
हां
मी आता तुला सांगितलेय त्यात डिफरन्स सांग मला काय काय असते. जे प्रत्येक गोष्टीच काम सांग?
ह तुला आता टॅबलेटच टॅबलेटच कळालं तुला आता
टॅबलेटच कालं की
हा मग तुला आता सांगायचं तर अ टॅब्लेट कॅप्सुल जवळपास सेमच व करते पण कॅप्सूल टॅबलेटपेक्षा लवकर वर्क करते. लवकर विरघळतात टॅब्लेट पेक्षा कॅप्सुल.
असं का होते?
अ वरच जे कोटिंग असते
हा अरे होय ते एक विचारायचं होतं ते वरच कोटिंग आपल्याला वाटते प्लास्टिक रब्बर सारखं पण त्या ऍक्च्युअल कशापासन म्हणजे आपण साखरेचा पाक वगैरे ते नसते.
हां
त्याच्यापासनं वगैरे त्यांनी बनलेलं असत म्हणजे साखरेचा पाक जसा असतोय
हां
जसं तू मागा असे एक लिक्विड म्हणलंस. कि वॉटर आणि काय ते डिस बिन काय?
हा ते गुळीशरा अलबास नवंत गिशरन
ग्रिसलिन
हा ग्लिसरीन
ग्लिसरीन हा त्याच्यापासन कॅप्सुल बनत ना?
हा ती कॅप्सुल बनते ती त्याच्यापासून माहतीय.
हां
अ शाबू असते माहित आहे आपला
हा माहितय की.
हा त जी असते ती कॅप्सल
म्हणजे कॅप्सुलच्या वरचं जे कवर असते ते.
हा हा तेच तेच
त्यातला इनग्रेडियंट्स वेगळं असतं
हा आतली इंग्र्रीडियंटस वेगळं ते.
जे काय ड्रग असेल ते त्याच त्याच.
तो अनित एक सिपिएंट असेल तू कायती.
काय हा म्हे तेे बाकीच घातलेलं.
हां
ती एक गोळे असते माहिती आहे का पित्तावरची फेमस आहे पण नाव ऐकून माहितच असेल तुला. त्याला अस
हम्म त्या ते आत बारकं बारक गोळ्या असतात.
हम्म ते का असतात.
ते मला पण माहिती ना अजून काय असत ते.
तस तर असते गोळ गोळ
हम् लवकर इफेक्ट होयसाठी असते ते
आणि तेच पावडरचा थ्रू गेले तर
हम् पावडरच्या थ्रू हा पावडर
मला ऐकून जे माहिित ते सांगू काय
हा
एक एक्झाम्पल देतो एक बॉम्ब आहे
हा
ते कसा की पडणार तर ते एकाच जागीच पोटवणार बरोबर आहे पण त्यातन काय होतय की ते जे गोळे गोळे असतात ते एका जागेला फुटत नाहीत
हा
ते दहावीस जागी जाऊन फुटतात त्यामुळे त्याच्या आतले जे इन्ग्रेडियंट आहे ते लांबपर्यंत पोहोचते
हा
ह म्हणजे जसं आता टॅबलेट मध्ये किंवा कॅप्सुल मध्ये पावडर आहे ते कसा ्याला जाऊन विरगळत विरगळत हळ एक दहा ते पाच मिनट र व जाऊन वरगळी पण तेच तेन काय होतय की ते बॉल असण्याचं कारण काय आहे की त्याच्या आत
हम्
जे ड्रग असते ते बाहेर रिया बाहेर ते आलं की रिएक्शन होणार त्याची बरोबर आहे
हा
ते जे आतपर्यंत जाऊने ते जास्त ात पोचण ना विदाउट रिएक्शन होता
हा
म्हणजे रॉकेट कसं वरण वरण खा खाना वर जावसं वर कसं पार्ट सोडत सोडत सोडत सोडत जाते पुढं पुढं पुढं
हा
त्या टाईप मध्ये त्याच वर्क असते असं मी ऐकले मला माहित नाही खरं खोट
हा
तसंच असेल ना ह म्हणजे लॉजिक सांगाल तुला
हा होय तसच आहे
तसच आहे
हा तसं हाय
आणि हा आता कॅप्सुलचा फरक आला आपल्याला कॅप्सुल कशापासन शाबूपासन बनलेलं असत बरोबर आहे शाब बसण्यास काय बनता मग
तो म्हणजे तो घट्ट काय तो आपल्या बॉडी साठी हानिकारक नाही
हा
हो त्याच्या जागी दुसरं काय तर वापरलं तर इफेक्ट पण होऊ शकत आणि तो विरगळतोय पण लवकर
हा हा
म्हणून तेचा वापरत
आणि ग्लिसरीन पासन पण बनवू शकता का
नाही नाही त ग्लिसरीन घट्ट होत नाही
नाही काय आणि आपलं आता ते झालं मग काय सिरफ
हा
सिरफ काय नॉर्मलीच वर्क करते पोटात जाऊन
हा पट्टत जाते त्याला काही डिझॉल् व्हायला लागत नाही जास्त ते लगेच जात ते लगेच अब्झॉर्ब होते आणि लवकर इफेक्ट दाखवते
म्हणजे ह्या तीन मध्ये सगळ्यात चांगलं कुठलं वेगवेगळ्या फॉर्मॅट साठी वेगवेगळ्या कंडिशन् साठी वेगवेगळ बरं पडते हा हा
कारण तो ड्रग असतोय की नाही
हां
तो हळू हळूहळू आला तर म्हणजे बघा तर समज तुला तापा आला भरपूर आहे
हां
मग टॅब्लेटच देतात सिरप देत नाही तो कारण एकदम जास्त लवकर ड्रग पसरला
हां
तरी पण काहीतरी त्याचा साईड इफेक्ट
हा म्हणजे अंग थंड पडलेला असत थंड पडते ना ते काय तर वेगैरे ऍक्शन होत त्या
हा त्यासाठी एकदम सगळा ड्रॅग देऊन चालत नाही
हा हा म्हणजे कंडिशन वर डिपेंड आहे की तिने पैकी काय द्यायचं आहे
काय द्यायचं कंडिशन वरती परत माणसाचं ते म्हणजे ते पेशंट सवय
हा आणि त्यातल्या इन्ग्रेडियंट ववर कि ते लिक्विड मध्ये बनवू शकते का नाही
अ आता बनते जवळपास सगळ्यात असते लिक्विड पण पण ते एजवररती डिपेंड असत तर समज एखादा लहान मुलगा आहे आता एक दोन वर्षाच बाळ आहे स मज त्याला पण पुरेच तापवला
हा
मग त्याला आपण डायरेक्ट गोळी देऊ शकत नाही
हा
कारण ते आड एवढी ताकत नाही की ती गोळी पचवून हे करत मग त्यावेळी त्याला सिरपच देतात
हम्म
असं आहे
आणि
त्याच्यावरती पण असते आणि वय उंची वजन म्हणजे उंची वजन वरण की नाही एक बॉडी मार्क संडेक्स टाईप असते ते
हा
त्याच्यावरून मग ठरवायचं कि काय द्यायचंना आता आपण नॉर्मली दवाखाना्या गेल्यावर आपल्याला आपली वजन बघतातच आपलं
हम्म बघत क
त्याच्यावरन डोस ठरवतात किती डोस द्यायचा याला मधलं काय द्यायचं असं
हां हां
प्रिस्क्रिप्शन देताना
हा आणि
ते
आणि सलाईन ना ना पहिला इंजेक्शन इंजेक्शन पहिला
इंजेक्शनच काय असतंय तो डायरेक्ट इंजेक्शन देत ताना ब्लड मध्ये देतात
म्हणजे कुट्टं पण जरी दिलं तरी ते पूर्ण ब्लड मध्ये पसरते
हा कुठं म्हणजे नाही प्रत्येक म्हणजे